हॅलो हॅलो
हॅलो
नमस्कार कसे आहात
म्हणजे तुम्ही कसे आहात
मी पण मजेत आहे मला तुमच्यासोबत जीव म्हणजे कौशल्य शिक आपण्याचे महत्त्व
हो
या विषयावर बोलूया
हो खूप छान विषय आहे आजच्या काळात प्रत्येकाने काही ना काही नवीन कशरी शिकलेच पाहिजे
हो बराबर म्हणजे नवीन कौशल्य शिक आप आपल्यामुळे आपल्या आत्मविश्वास वाढतो पग तसे नोकरी व्यवसाय हा आणि दैन दैनिक जीवनातही त्यांचा उपयोग फार महत्त्वाचा असतो
हो तुम्हालाकडे काही नवीन शिकले आहेस का
हो खूक मग म्हणजे नवीन शिकणे आहे आपल्याना म्हणजे शिक्षणाचे स्किल म्हणजे हे आपना पहिले तर आपण स्किल म्हणजे काय हे आपण शिकले पाहिजे ह
आजकाल इंटरनेट मु घर बसलेल्या अनेक गोष्टी शिकतात ना
हो बर बरोबर म्हणजे आपण संगनामुळे मूलभूत ज्ञान आणि इंग्रजी बोलण्याचा कोर्स सुरू करू केला म्हणजे केला जातो मग ऑनलाईन स्वयंपाकाचे नवीन पदार्थ डिजिटल पेमेंट वापरणे शिकले जातात घर बसल्या म्हणजे अनेक गोष्टी शिकता येतात
हो युट्यूब ऑनलाईन कोर्स आणि मोबाईल ऍप्समुळे शिकणे खूप सोपे झाले आहे
हो बराबर म्हणजे नवीन कौशल्य शिकण्यासाठी वयाची अट नसते पण शिकण्याची इच्छा असली तरी कोणती व्यक्ती शिकू शकते
बोरवरर शिवणकाम चित्रकला संगणक भाषा संगीत योग बेकरी अशा अनेक गोष्टी शिकतात नवीन कौशल्यामुळे अतिरिक्त उत्पन्नही मिळू शकते
हो बराबर म्हणजे अनेक महिला घर बसल्या छोटा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या म्हणजे स्वलंबी म्हणजे सुरवातीला चुका होतात पण नंतर आपण ते नक्कीच प्रगती करू शकतो तो आपण
हो प्रत्येक ते कारणे जरज थोडा वेळ नवीन काहीतरी शिकण्यासाठी द्यायला जावा
हो कारण नवीन कौशल्य शिकण्यासाठी वयाची अट नसते पण शिक्षणा इच्छा पण असली पाहिजे तर कोणतीही व्यक्ती शिकू शकते
हा त्यामुळे ज्ञान वाढते व्यक्तीव विकसित होतेना जीवन अधिक आनंदी हो बते
बरोबर म्हणजे आपल्यामध्ये खूप स्किल आहे आणि प्रत्येकामध्ये स्किल असतात काही ना काही काही ना काही पण ते स्किलचा उपयोग आपण केला पाहिजे कारण आजकाल आपल्या जेवळ मोबाईल आहे इंटरनेट आप काही पाहू शकतो युट्यूब ऑनलाईनर् मोबाईल म्हणजे ॲप्समुळे पण खूप सोपे झालं आहे तर आपण नवीन नवीन कौशल्य शिकण्यासाठी वयाची ओट नसते पण आपली इच्छा पाहिजे की आपण शिकलो तर काय होईल आपल्याना काय फायदा होईल
हो नवीन कौशली शिकणे आजच्या स्पर्धात मग जगात स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आजच्या तरुणाने एकाच कसल्यावर अवलंबून न राहतात वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल आत्मसात करणे गरजेचेच आहे तेव्हा पण नवीन नको शरल्यावर किंवा नवीन वस्तूवर प्रकाशित होऊ शकत
बराबर म्हणजे अनेक महिला घरबसल्या व्यवसाय सुरू करून आर्थिक दृष्ट स्वी होत म्हणजे सुरुवातीला चुका होतात पण सराव केल्याने आपण आपली म्हणजे नक्कीच प्रगती होते प्रत्येकाने दररोज थोडा वेळ नवीन काहीतरी तरी शिकण्यासाठी द्यायला पाहिजे
हो कोणत्याही प्रकारचे कौशल्य शिकणे गरजेचेच आहे जस की डिजिटल कौशल्य या डिजिटल मार्केटिंग आपण त्याला डिजिटल स्किल म्हणतो बघा त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग डेटा अनालिटिक्स कोडिंग आणि ग्राफिक डिझाईन यांचा समावेश होतो आणि दुसरी म्हणजे एक विश्वसतका कौशल ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी स्किल्स यामध्ये चिकित् विचार क्रिटिकल थिंकिंग ज्याला म्हणतात आपण मस्या सोडा आणि प्रॉब्लेम सॉल्विंग संप्रेक्षण कम्युनिकेशन आणि सहयोग कोलब्रेशन यांच्या माणत होतो एकवीस्या शतकातील कौशल्य खूप महत्त्वाचे आहे आणि प्र प्रभावी संवा सॉफ्ट स्किल ज्याला म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये प्रभावी संवाद स्ट्रीम वर्क आणि वेळेचे नियोजन म्हणे टाम मॅनेजमेट खूपच महत्वाच आहे
बरोबर म्हणजे सुरुवातीला चुका होतात पण आपण सराव केल्याने आपला नक्कीच प्रगती होते नाही म्हणजे दररोज थोडा आपण वेळ काढलाच पाहिजे कारण त्यामुळे आपल्यालाच न्याय व्यक्तिमत्व पण होते आणि प्रॅक्टिस पण होते आणि अधिक जीवन आनंदी बनते म्हणजे दर महिन्याला एक नवीन कौशल्य शिकवण्याचा म्हणजे आपण म्हणजे केला पाहिजे की आपण नवीन कौशल्य कसं शिकावं
हो नवीन कशलण्याचे कशल ण्याचे महत्त्व म्हणजे असं एक नवीन संधी पहिली गोष्ट आता डिजिटल युगात नवीन कौशल्य तुम्हाला रोजगारच्या आणि करिअरच्या अनेक संधी मिळवून देतात प्रत्येक नवीन कौशल्य शिकण्याची प्रतय क्रिया असते किंवा योग्य मार्गदर्शन असते आणि दुसरा विषय म्हणजे आत्मविश्वास कौशल्य वाढल्या आणि या कामातील आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक स्त्रिय पा एकापेक्षा जास्त कौशल्य असल्यामुळे उत्पन्नाचे अतिरिक्त स््रोत्र स््रोत्र पण निर्माण करणे शक्य असते बरोबर कि नाही
हो म्हणजे न्यू स्किल जे असतात ना ते शिकणे म्हणजे व्यक्तिगत आणि व अभ्यासासाठी वाढवीसाठी म्हणजे स्वतःमध्ये नवीन ज्ञान क्षमता किंवा तंत्रज्ञान आत्मसात खरच म्हणजे हेच कारणेय कारण वेगाने बदलणाऱा युगा तर टिकून राहण्या आणि प्रगती करण्यासाठी आपण नवीन कौशल्य शिकणे अत्यंत फायदेशीर ठरते आणि नवीन कौशल्याचे शिकण्याचे खरंच
आणि कौशल्यामध्ये कशी आत्मसात करायची ती गोष्ट म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट तुमचा टेस्ट तुमच्या आवडीनुसार कोणती कौशल्य शिकणे आवश्यकता आहे हे ओळखण्यासाठी ्य टेस्ट कर एक सो मार्ग आहे आणि शिकवा आणि कमवा म्हणजे लन अड अर्न हा एक खूप मोठा संधी आहे आपल्यासाठी जे करून जे पुरांना घरा घराची साथ नाहीये त्या पुरवण्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे अन लर्न अनड अन नवीन कौशल्यामुळे अर्धवेळ काम केल्याने आर्थिक पारठबवूमीतीने अनुभवतही भर पडते शिका आणि कमवा तुमचे कौशल्य कसे तयार करावी आणि लवकर कमाई कशी करावी याच्या खूप शिकण्यासारखं असतं
आणि सध्याच्या तंत्रज्ञान प्रधान जगात पदवी सोबतच नवीन कौशल्य आहे कारण डिजिटल मार्क ंग वगैरे असतात ना ते उमेदवारा नोकरीच्या अधिक म्हणजे चांगले संधी मिळतात नवीन कौशल्य म्हणजे आत्म म्हणजे आत्मसात केल्याने आणि पगार वाढणीसाठी पण शक्यता आपली वाढती ते मग नवीन कार्य किंवा तंत्रज्ञान शिकल्याने व्यक्तीचा कार्यक्ष्मतेत आणि आत्मविश्वास म्हणजे म्हणजे आपलं लक्ष पण वाढत आणि नवीन कौश शिकमुळे कोणत्याही नवीन पण कामाच्या पद्धतीने आत्मसात करणे खरंच आपल्याना सोपे पडते आणि हस्तकला म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करून म्हणजे आत्मनिर्भर पण बनता येते आपण स्वतःच्या पायार उभं पण राहू शकतो
हो आणि नवीन कौशल्य शिकण्याचे महत्त्व म्हणजे करिअरमध्येध्ये प्रगती नवीन तंत्रज्ञान शिकल्यामुळे नोकरीत प्रमोशन मिळण्याची किंवा चांगली नवीन नोकरी मिळण्याची शक श्य वाढते दुसर गोष्ट म्हणजे आत्मविश्वास वाढतो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट नवीन शिकताात तेव्हा तुमच्या स्वतःवरचा विश्वास अधिक दृढ होतो बरोबर मग नंतर आर्थिक फायदा आहे एकापेक्षा जास्त कौशल्य म्हणजे मल्टीस्किलिंग अवगत असल्या तुम्ही फ्रीिलान्सिंग किंवा साईड बिझनेस करून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतात चौथी गोष्ट म्हणजे बदलत जगासोबत जळवून घे तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे त्यासोबत स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी सतत शिकणे गरजेचे आहे
बर म्हणजे स्वतःला अपडेट आपल्या म्हणजे आजच्या काळात आवश्यक अस नारी म्हणजे खरंच खूप नवीन कौशल्य आहे आता तांत्रिक कौशल्य म्हणजे आपण डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिजिटल मार्केटिंग म्हणजे सॉफ्ट स्कीलमध्ये आता उत्तम संवाद कौशल्य म्हणजे नेतृत्व आणि समस्या निवारण म्हणजे व म्हणजे या क्षेत्रामध्ये खूप प्रगती करायची आहे
डिजिटल मार्केटिंग म्हणजे आपण सोशल मीडिया मॅनेजमेंट सीईओ आणि ऑनलाईन जाहिरात कशा करायची शिकणे आणि ग्राफिक डिझाइनिंग सांग सांगितलं तुम्ही तर कानवा फोटोशॉप किंवा एडिस्ट्रेटर वापरून पोस्टर्स लोगॉस आणि बॅनर् शेअर करणे व्हिडिओ ट्रेडिंग म्हणे युट्यूब रीलस आणि व्हीव्स आणि जाहिराती आहेत त्यासाठी व्हिडीओ इडीट करणे कोडिंगा आणि प्रोग्रामिंग म्हणजे म्हणजे कोडिंगा आणि आयडी म्हणजे पायथॉन जावा किंवा वेब डेव्हलपमेंट वेबसाइट बनवणे शिकणे डेटा अनलिटिक्स मध्ये डेटाचा अभ्यास करून व्यवसायाला नफा मिळवून देण्यासाठी मदत करणे आणि सॉफ्ट केले व्यक्तिगत कौशल्य प्रभावी सत
नवीन कौशल्य शिकण्यामुळे ना रोजगाराच्या कशा म्हणजे रुदुंदावधात आणि पगारात पण खरंच आपलं म्हणजे जॉब साठी पण आपल्यासाठी खूप चांगलं आहे म्हणजे आपलं जीवन पण बदलू शकतं आणि आपल्याना स्वतःवर आपण म्हणजे आत्मविश्वास पण वाटतो की जेव्हा आपण एखाद्या नवीन कामात तंत्रज्ञानामध्ये अं जर सवय पाळली ना तर तेव्हा आपल्याला म्हणजे खूप छान वाटत की हा मी नवीन कौशल्य तांत्रिक व्यवसाय म्हणजे व्यवसायमध्ये आपण मदत कर म्हणजे मदत केली तर आज मला भू असा पगार मिळतोय तर आपण स्वतः म्हणजे पेंट होऊन जातो कोणाची गरज पण नाही हो ना म्हणजे नवीन गोष्टी शिकल्याने ना हम्म हम्म
आणि सॉफ्ट स्किल्स व्यक्तिगत कौशल्य म्हणजे आपण प्रभावी संवाद कौशल्य कम्युनिकेशन स्किल्स लोकांसोबत ग्राहकांसोबत किंवा ऑफिसमध्ये प्रवाही कोणे कसे बोलणवे हे पण शिकू शकतो वेळेचे नियोजन टाइम मॅनेजमेंट कमी वेळेत जास्त दर्जेदार कसे करावे याचे नियोजन समस्या निवारण प्रॉब्लेम सॉल्ंग अडचणीच्या वेळी गुंधळ न जात योग्य निर्णय घेणे मग आर्थिक कौशल्य म्हणजे फायनान्शियल स्किल्समध्येध्ये गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन मनी मॅनेजमेंट असं म्हणतात आपण बरोबर शेअर मार्केट म्युच्युअल फं फंड आणि पैशांची बचत कशी करावी याचे ज्ञान घेणे
हो खूप म्हणजे आता तर तंत्रज्ञानामध्ये मोबाईलमध्ये तर एवढं येतं ना तर खूप शिकण्यासाठी म्हणजे आजचा काळ हे तंत्रज्ञान आणि तीव्र स्पर्धेचा काळ आहे कारण भारत सारख्या विकनशील देशांमध्ये पदव्युतर तरुणांनी संख्या मोठी पण आहे आणि परंतु उद्योग म्हणजे गरजेनुसार त्यामध्ये व्यवहारिक कौशल्याचा अभाव दिसून येतो म्हणजे अशा परिस्थितीत केवळ पुस्तकी श शिक्षणावर म्हणजे अवलंबून न राहता म्हणजे विशिष्ट कौशल्य आत्मसात करणे हे अत्यंत आवश्यक आहे
अण् नवीन कौशल्य शिकण्याची खूप काही पद्धत आहे तुमची आवड ओळखा दररोज वेळ ऑनलान प्लफॉर्मचा वापर करा प्रत्यक्ष सराव करा इंटर्नशिप किंवा फ्रिनान्सिंग करा खूप वेग
हो आणि हा आणि खूप वेगवेगळ्या पद्धती आहे आणि खूप सारे म्हणजे तुम्ही पण खूप छान माहिती दिली अजून दुसऱ्या चर्चेवर आपण बोलूयात धन्यवाद
धन्यवाद